बोला.
हॅलो हा बोल हा हो हला का जेवण?
हा हो.
हाव का हा हो आता लागला बाई. ते माल्या पुत्नीन केलं बरोबर ते काय केलं तर झालं होत ते.
काय झालत?
काय सांगा काय झाल ते लागेच ना मंग तो.
आम माला याच्यातून तर लागून नाही राहिले.
हो ना होनच नाही राहिले नाही ना मग आले सकाळपसून नाही राहिले ना.
हो काय नाही आमचे सकाळ झाली चार वाजता लागली आता मी लावून पहिलं आमचा रेंजचा प्रॉब्लेम आमचा रेनचॅ नाय.
हो ना आता ते वार खेळले लागला ऐक मग. वरखेळे आलंता झालता म्ये. ते बाई म्हणे मी लावतोच मी आट थांबा मला एक लावून पाह दे आता हे जपतील मग लावतो तुम्हाले.
ब वाटले हे लवकर झोपतील तर काय सांगा?
नाही झोपत नाही मी तुम्हाला सांगितलं मी वाटतय तो.
ह ना मग ते आखरे नाखरन बाई म्हणे मी लावतो मॅम थांबाता एक लवज्या मले अजून इकडे.
हा.
मग तुम्हाला लाहवतो म्हटलं.
एक मला उचल जा मग तुम्ही आता.
हो-हो-हो त्या बाई जा एक उचलू द्या. त्या बाईस उचलतो या मग तुमच हा.
हाव.
हो-हो दहा वाजेलो हा का हे?
काय माहित आता.
हा नाही नाव येऊनच तर राहिले अजून आले मले पाच.
काय कोण?
हे कॉल आता.
हाव ना.
हा.
घ्यानां मंग उसलून.
हो रे आता मंग म्हणून म्हटला आता म्हणून लावला आता डबल मला तर लागला.
हाव ना,
हम्म
पाणीस तर चालू होतं.
हो ना पाणीच चालू होतं आज दिवसभर.
हू... चार वाजता खुल्लं तीन-चार वाजता,
हा. हां.
जेवण झालंय काय?
हा नाही ना, आम्ही आता पोळ्या टाकून राईलती पोळ्या टाकल्या सध्या,
मग ते फोन घेऊन,
नाही हे दोघं बाप-लेक जेवले. मग आता दोन-तीन पोळ्या टाकल्या आणि हो
फोन जवळ ठेवा, कोणाचा फोन येते काय,
हो मग तसंच आहे ना आता चालू ये. फोन जवळच होता ठेवेल, आता हे तहानभूक हारते आता एकदाय यलोयलो.
हां ना डबल काय मी आता येत की, नाही येत.
मी आठ जाऊ आता काही नला अज नाही ना काहीच नाही म्हटलं, आज मेरा बोर झाला जीव,
माझं तसंच होता मी बी तस मागाई तसच केलं मी, म्हटलंदी लागते लागत नाही.
हूं.. हूं.. मी म्हटलं आता तर लावतच नाही म्हटलं जाऊ द्याता मोठी भाई हो मग ते आता आले तर, मग आता असं हरी वेत लागला की.,
हा नाही आता येन चालू लागले, हूं..... आतापर्यंत कोणाचे येतही नव्हते.
नाही ना पावसाचे ऐन का काय सांगाजे आ
अ काय मीठ रेनचा प्रॉब्लेमच्यानं,
आज मले कोणाचाच नाही आला दुपारी यात.
नाही आम्हांले आलेय का परी,
नाही का मला तर कोणाचाच नाही आला दुपारी तेच होतना लागेच ना, अन् आवाज नाय येद्य बाय मंगा. एक कॉल तर तसाच निरा अस, बिगर यचाच तुला आणी पोरगा झोपला का नाही? हॅलो. हॅलो. आवाज येऊन राहिला का? हॅलो. अरे आवाज नाही येवून राहिला.
हॅलो.
हॅलो, हा आवाज नव्हता येत, हा. ह नाही आता आला.
हा....
हा.. आणि पोरगा झोपला काय?
हां...
हो काय हं....
सकाळची शाळा हाय ना त्याले.
हो सकाळची शाळा असतेय ना,
हम्म.
हम्म.
बाकी?
ह बाकी काही नाही म आई बाबा असतील
अम्म?
आई बाबा
हो आहेत ना, झोपले.
हा भाऊ?
आहेत ते बी हा आहेत ना.
हा.
हम्म.
बहीन नाही तुम्हाला?
ती लग्न व्हायल.
आं?
लग्न व्हायला ना.
हा ना दोघी बहीणी आन तुम्ही?
हा.
हा का? हा हा, हा ना. हम्म. भावाचे लग्न आं भावाचे ही लग्न व्हायला? आ?
ते गाडेसर आहेत ते तेला ओळखतो आम्ही.
हो मग गाळेसर आमच्यात चांगलंच आहे ना आमचा. हा हे गाडे सर हायत ना.
हम्म हम.
हो ते सर आमचा चांगला घरोबा आहे म.
ते अकरावी बारावीला शिकवतात ते.
हो हो, केक बीक आणत असतो आम्ही तिथून.
होय काय आणतं असत्यात? हा ते मॅडम ग हा ते मॅडम ठीक हायत. हम्म.
मग माया फोन येत असतो तिचा आमची ते घराजवळच राहत होते पहिले इकडे जुन्या घराजवळ.
हा हा.
हा आता तिकडे बांधत आहे ना घर
हो इकडे गेले ते नाही आमचं न त्यांचं पण खूप चांगला आहे.
हो का? मग आमचं न त्यांचं ही चांगलंच आहे.
हम्म.
हम्म.
ते येता ते ताई इकडे आली की येतात ते एक वेळ ते मॅडमही आली होती.
हो काय? हो मोकळे आहेत ते बोलायले बी.
हम्म हम्म. ते सर येतात इकडे आले की लय वेळेला.
हम्म.
ते सर आमचा म्हणजे मीरा लहान होती ती. मने घरी म्हणजे तेव्हापासून तो आम्ही पाहतो. तिकडे आमचा न त्यांचा इतका घरोबा आहे. हो बापा बप्पा खूप गरीब परिस्थिती. पण चांगल्या आहेत स्वभावाला तशे ते.
आणतात ती.
हम्म, त्यांचे बाबा वारले न तेचे माग.
हम्म हम्म. कधी आता एवढ्याच की मागे?
नाही एक दीड वर्ष झाले, आता वाटतं दोन वर्ष झाले. हा लई दिवस झाले.
हम्म.
त्यांची एक बहीणय वारेल हाय. एक बहीण हाये आता त्यालेई इकडे. हम्म.
स्वभावानं मस्तयेत ते.
हो.
हम्म.
इकडे आले की येतात ते. फोन करतात ते. भोवाचं भोवाचं न तेंच
माझं नाव सांगसाल ते ओळखतात ते सगळे. हम्म.
हा ना?
ह. आमच्या घराजवळच होते ना पहिले ते.
हा ते मागे आले होते. इकडे शेगावलत्या मॅडमचा पेपर होता आमच्या इकडे. घरी.
हाव काय? ह, ह.
हम्म.
हाव ना.
हम्म. म्हणजे अकरावी तुम्हालेच पहिले येते का ते?
काय नाही. माझ्या भावाचे होते. भावाले होते ते.
हाव काय? हा. ह.
ताई बारावी शिकवायला. मग त्यापासून मग त्याच न त्याच ओळख आहे त मग जास्तच घरोबा झाला.
हो हो. ह. बोल की आहेत न ती.
हम्म.
काय म्हंटल?
हाव काय? कोण?
हम्म, मोठ्या पोरी. मोठ्या पोरीच्या घरचेत पाहुणे.
हाव का?
हम्म, शिक्षक हायेत ते.
हाव ना, हाव ना.
हम्म.
पहिली, पहिली दुसरी वर आहेत ते.
अ नाही. अ त्या कन्या शाळेवर आहेत ना ते. नाही त्या जिल्हा परिषद वर काम करते. पोरायची शाळाय ते.
सोनाळ्याडले.
हा सोनाळ्याले.
हम्म
मुलाच्या शाळेवर चांगलं आहे ना. हो ना चांगलं आहे म्हटलं.
हा ना. अस चालू
चालूच ये
हा.
तुम्हीश
आता बघ, तुम्हाला
काही मोजले नाई. तीन चार झाले असतील. तीन चार झाले असतील ना?
नाही दुसरा तुम्हाले
नाही सकाळी लावता ना तुम्ही
हो ना मग. हा दुसराच आहे ना वाटते.
पण काल बी लावता.
मग तिसरा आहे वाटते हा.
हा
हा हा तिसरा असेल मग हा. अखिन दोन किती तुम्हाला कि
हा
हा
तुम्ही सोनाळ्याचे नाही ना?
हो सोनाळ्याचे इंगळे.
हव न तेच तर म्हटलं सोनाळ्याचे
नाही नाव आहे तुमचं लिहिल तिच्यावर वही वर
हा
हा.
हम्म हम्
मला आता तिसराच आहे वाटते. सहाच लावा लागते ना एका
हा.
आं?
हो
हा
पण आता मला काही तर आठवणहि नाही कोणाला किती लावले आणि कोणाला किती लावले.
होव का? ते म्हटले सहा सात लावं लागतात म्हणे
हा ना ज्याची मी ज्याची मला आले त्याली मी लावले.
हाव का? हो मग ते पाच झाले मग किती झाले काय झाले?
हा असंच केलं मी.
हा
पण ते का कोणाली लावलेल चालला असं चालतात म्हणतात ना याच्यावर जेवढे आहे ते?
हो या अँपवर जेवढ्या तेेवढ्या लाव
हा कोणाली लावली चालतं कारण की कोणा कोणाचे हून जायला जातात. एक लावले मी तर एकचीचे झाले. त्या बायांच तसच केलं ना?
आ?
जेली लावले की नाही, काही जणचे झाले.
हां हां.
हं.
हो ना झाले ना, काय की झणायची. ते आमच्या गावाची बाई एक तु कमी कमी बोलत गेली तू, म्हणजे असत आलेच नाहीस तिले पैसे.
जाऊ दे.
ते दहा मिनिटं अशी बोलली नाही जास्त.
होव ना. काही काही घंटे जास्त होतात सेकंद जास्त होतात. हां, एक मिनिट राहिला न हा झाला. बरं ठेवा, मी लावून पाहतो.